काय नाही. सहज फोन केलता. तुला अ एक काम होत तुझ्याकडे एक जरा प्रोजेक्टची माहिती आहे. ना ती माहिती जरा मला व्यवस्थित लिहून पाहिजे होती. चांगल्या अक्षरांमध्ये तर द्यायला हो मोठा आहे प्रोजेक्ट थोडं मी लिहिते थोडं तु लिही अर्धा दोघी मध्ये घेतलं तरी चालतय तुला जमेल का एक चार दिवसात देत्यात पूर्ण करून ब आ मला भेटलाय मग मी तुला पाठवून दिल मोबाईलवररती हा तू त्या प्रिंट काढून घे आणि मग ते त्या पद्धती लिहि मग तस जसं आहे तस हा एक चार दिवसात पूर्ण करून द्यायचं आहे तुला
हम्म चालेल मराठीमध्ये आहे का इंग्लिशमध्ये
अ ऐ सोपा एकदम जास्त अवघड नाही के लाते हम ते जे काही पेमेंट असेल ते आपण अर्ध अर्ध हा तुला जमल ना म पूर्ण करून दिव्या चार दिवसात हा मग मी तस सारांना सांगते की आम्ही दोघी करतो म्हणून आणि द एक चार दिवसांना देतो आणू जमा करतो
हम्म चालत नाही नाही येणार नाही मग मला तेवढं उद्या दे मी
सांगते मी त स त्यांना ह ठेवू